हल
हम्म लगेच.
लगेच हम्म
चारशे सहासष्ट रुपये.
हम
तस
हं आवाज ईना होय.
हम अजून जमा व्हायचेत चेकिंग झाल्यावर नसं दाखवाले ते
नाही नाही चेक करणार त्यांनी आता ते
हा
हूं मग काय नाही काय सांगितल डॉक्टर?
आला आई घेऊन आला मं तिथं बर. काहा नम
हं आवाज नही येणार ये व्यवस्थित क्लिअर.
म पास्ताची रेसिपी सांग तिला मं.
जवळ मोबाईल जरा जवळ ठेव की.
जवळच आहे गं कांदा, टोमॅटो.
हूं!
येऊन भांडी काढयलात बसलय बग पोरगं.
त्याच आता काम तेच, तुम्हाला कामाला लावणार आहे ते.
काढू देत खाड, खाड, खाड, खाड, खाड, वाजवाला.
होय! आमच्यात तर बाई ते चमचे घेत्या ताट घेत्या, आणि वाजवत बसत्यात ओ. असडोक दुखते की नही. भांडी घ्याव आणि फरा, फरा, फरा नेऊन बाहेर फेकाआस.
तर काय गं. पासत्या ची रेसिपी? अ कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो. कोबी, जेवढ्या म्हणजे भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्या. आपल्याला आवडतात त्या. आणायच्या पहिला पास्ता मीठ टाकून उकडून घ्यायचा
हं!
मग हे करायचं काढायचं एका चाळणीमध्ये पाणी त्याच गाळायचं.
हा
अ तेल टाकायचं. तर तेलात अदरक लसूून पेस्ट, त्यानंतर पाणी. त्यात टोमॅटो शिमला मिर्च सगळ्या भाज्या टाकायच्या. त्यानंतर हे करायच. सॉस घालायचं. सगळे म्हणजे सोया सॉस, कुठल्या असतील ते.
हा!
मंग ते हे घालायचं पास्ता टाकायचा. त्या टाकलीस की पास्ता मसाला असेल तर तो वरण मारायचा.
हूं हूं हूं!
त्यानंतर. चीज असेल तर चीज घालायचं जरा परतवून झालं.
हम् ह हम् सिमपल आहे तर भरपूर घालताय तुम्ही आम्ही नुसता कांदा टोमॅटो घालतोय आणि तो मसाला घालतोय हम्म
आमच्यात पण जे अव्हेलेबल असत ते घालते.
हम वाणी झालाय अरे काय नाही
अरे एवढा वांड झालाय एकदम मोठ
ह
मक
ह
हम्म
हहहहहहह ह
ते कसं ऐंशी रुपये पकडणार होतं कस काय काय घेतलं क चारशे सातासष्ट
चारशे सासष्ट काय सहाशे सिक्स हंड्रेड काय फोर हंड्रेड
फोर हंड्रेड
ह मेम सिकक्स हड्रेड
नाही
हो बरं झाले की ग पेमेंट तरी खरं
हम्म काहीच नसल्यापेक्षा हा
एक सारखं बण ब जायचं सगळ्यासोबत आप लागगल,
होय नाही हा कोण. हम्म हा टास्क जरा फोनचा जरा घेत. ज ऑडिओ वगैरे आहे ते म्हणजे भारी वाटते. आपला पण स्वतः स्वतः दुसरी काही जाती नवालय हम्म.
कस घरातले काय माहिती.
हा हे टेन्शन आहे ते होय भ मला भ. मी म्हणून मी वरती आल्यावरच कॉल करते. तसंच जास्त खाली कोण नसलेल तरच बोलते.
ते पाच केल्यावर आम्हाला परत पाच येत्या.
तीस कम्प्लीिट होऊपर्यंत पाच पाच येत्यासती.
हो.
आता ते ऑडिओ माझ का नाही एक हजार. एक हजार सत्यात्तर झाल्या ऑडिओ. खरं ते चेकच झालेले नाही आहेत दोनशेच चेक झाले त्या आपलं.
हो.
हम्म ते दोनशेच पेमेंट चारशे रुपये आलेत. मग त वाढतं ते. मग हे अजून टास्क कोणी अडीच हजारचा होता ग मग ते अजून टास्क ऑडिओ. इईनातच झाल्यात म्हणजे ऑडी उपलब्ध नाहीत असं सांगायला ते.
ह.
तर रिफ्रेश करून दुसरा टास्क मिळाला तर घ्यायचा. फोन आ आणि फ्रेंड येईल परत आणि
होय बोलेला काय नाही ग पण ते वेळे सांगल्याबरोबर सर् माणूस अवेलेबल पाहिजे.
होय
आता आमची माहिती कशील्या ह का ही पण तिकडे गेला कायवयला सोडून तू हे सग बोलत बस.
होय कुठं तिकडं.
एव
जाणार आहेत काय? हम
दादा आमचं एकट केेल्यावरती तुला सांगाल. चस फोन अटेड करला ना तया हो ना
त्यांचा कवा्हा येत नाही तेव्हा महिला खल करायला पाहिजे तेव्हा हिची काम पर
ह
आणि त्यांनी पण बघूपर्यंत
आताी कस द तरी पण त्यांना माहितली होती लय. हला न
का आहे.
नाम हरदीित कणी ते काय काय पहिला ते काय ना
हा होय. ते नाही तुम्ही गुगल वर तू पण चेक कर ग तू पण माहिती गोळा कर. असलणाले.
तप अजून हेच सध्या आहे. पाच
काय काय?
पावबाजी कवा कररू मग.
हा हा हा चालते की
हॅलो त त संा काही काय पणस चालतोय ग. हेच पाहिजे तेच पाहिजे असं नसत. आमच्या हना तेवढ जरा जेवण लागते तर दादांच. ए का
हम् हम् हम
पण अस काय तडस्त गपो बसतात.
हा हा
वैष्णवनंचं काय नाय करतच जातय सारखं
वैष्णच
नेटवर्क चं जातय नं सारखं
हम्म
वैष्णला सांग ग फोन करणार हाय ममी
तिला हाय की नाय नेटवर्क चं जात नाय तिच्याकडे बॅलन्स नाय हाय. मंग तिला फोन करायचाय आधी
हा.
आणि मग म्हणायचं ते म मामा असं असल तर ती म्हणतेय करा असं मामांचं हॉस्पॉट घेऊन मग होत्या कनेक्ट. बोलते आता मैत्रिणीच घेऊन बसमध्ये बोलालती माझ्याबरोबर तिजा एक कॉल झाला मग तुला लावल असं झालं दोनच राहिलेलं माझं. आणि सकाळीला मयुरीला एक झालं की तीन कॉल झाला आता खरं कुठला टास्क येत कुणास ठाऊक तुझं कॉल कट झाल्यावर रिफ्रेश करा जॉईंन टास्क त हे करणार हाय मी
आता पल्लवीला म्हण आता लगेच तिला काय टास्क आलं तरी ती कमप्लीट करू शकणारच नाय अ तो डोहाळजेवण तेन होऊदे मग निवांत कर म्हणाव टास्क रिफ्रेश.
हम्म आता माझ्या बोल हे म्हणलं तीच काय? चालाय बघ पोरग्याला रडवून टास्क कंप्लीट करायचं चालू हाय. म्हणूया हे हे भाकऱ्या वैष्णवीला लावलाय ब आता
होऊ दे नं तेवढं जण चालतय ठीक ये ठिऊ काय मग
हा